हॅलो. हॅलो.
हॅलो
हॅलो नेहा काय करतेस
हॅलो ध्रुव काही नाही रे खिडकीत बसून बाळाच्या चेस काय चालले
मी पण चहा पी बाहेरचे हवामान बघत होतो अचानक किती थंड वारे सुटलेत ना
हो ना कालपर्यंत किती प्रचंड उकडे होत आणि आज अचानक पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतय.
हवामान क कषण क्षणात बदलत ना मला तर उन्हाला सपून ह पायला पाऊस पडतो तेवच्या मातीचा सुगंध खूप आवडतो
हो तोदम खरोख पण अजिबात आवडत नाही खूप नकोसा होतो
मला पण उन्हाला फारसा नाही आवडत पण उन्हाळ्यात आंबे खायाला मिळतात ना फक्त त्यासाठी मी उन्हाळ्याची वाट बागतो
हा ते पण बरोबर आहे आंबे आणि थंडगार लिंबू सरबत उन्हाळ्याची हीच एक चांगली बाजू आहे
आणि हिवालयाबद्दल काय वाटून तुला तुझ्या आवडत ऋतू कोणता आहे
माझा सगळ्यात आवडता ऋतू हिवाळाच आहे एकदम आ दायक हवामान सकाळी फिर जाय
हो हिवाळीतली ती गुलाबी थंडी खूप छान वाटते गरम कपडे गळायाल मिळतात आणि रात्री गरम गरम सूप पिण्यात वेगळीच मजा असते
अगदी हिवाल्यात बाजारात किती छान ताज्या हिरव्या भाज्या मिळतात ना, गाजराचा हलवा तर माझा खूप आवडता आहे.
अरे वा माया तोंडला पाणी सुटलं. पण नेहा तुला वाट टत नाही का की आता रीतुचक्र खूप बदलम आहे.
हो रे ध्रुव मला पण तेच वाट वाटत होत आता कधी पाऊस पडतो कधी थंडी मध्ये काही गणितच उरले नाही.
हो ना यालाच आपण क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल म्हणतो. प्रदूषणा मुले आणि झाडे तोडल्या मुले हे संगल होतय.
खरे आहे आपल्या निसर्गाची काळजी जाळेला जास्त जाडे लावली पाहिजेत, तरच हे रितू वेळेवर येतील.
एकदम बरोबर बोलीस चल पाऊस वाढलाय आता मी खिडकी बंद करतो, नाहीतर संगल पाणी आत येईल.
हो आनंद घे. नंतर बोलते मी काळजी घे.
आज अचानक खूप थंडी वाजते ना.
हो.
काल रात्री तर काल रात्री तर मला गोधडी घ्यावी लागली. पण हा बादलारा हवामान आरोग्यासाठी चांगल नसतो रे.
हो अरे सर्दी खोकला होतो. बदलत्या हवामाने मुले बरेच लोक आजारी पडतात.
बरोबर. म्हणूनच मम्मी आज साकली मला काढा प्यायला देत होती, गरम पाणी पिणे खूप गरजेचे आहे. अशा हवामानात
नक्कीच आणि बहेारी खाणे पाहिजेल घेणे जेवणा महत्वाचे आहे.
हो न आज चल मी कॉलेज साठी निघतो आता गरम कपडे घालून बाहेर पड
ध्रुव इथे पण फोंन ठेवल्या ठेवल्या लगेच लाईट गेली. पूर्ण अंधारा झाले घरात.
अरे आता पाऊस थोडा कमी झाला म्हणून परत फोन केला. तू या कडे पण वीज गेली का रे.
हो ना मगाशी जी अंगाची लाही लाई होत होती ती आता एकदम थांबली खिडकीतून खूप छान गार वारा येतोय.
खरंज निसर्गाचा हा खेळ पण किती भारी आहे ना अवदी एवढी उष्णता वाढते, आणि मगा पाऊस येऊन संगल शांत करतो.
अकबर अच्छा ध्रुव मला सांग पावसा संपला की तुझा आवड कोणा
पावसाल्यातर येतो आपला हिवाळा मला हिवल्याता फिरायला जायला खूप आवडन कारण अजिबात घाम येत नाही आणि थकाव जानवत नाही.
हो आणि हिवाळी सकाळची उन्हाची किरण अंगावर येत ना.
हो ना. आणि रात्री शेकोट बसुन ती बसून गप्पा मार्याल किती मजा येते तू कधी कोमपिंगला गेली आहेस का थंडी मध्ये.
नाही रे अजून काही नाही गेले पण या वर्षी मित्रासोबत जाण्याचा माझाआहे.
नक्की जा. हिवल्या निसर्ग खूप वेगला आणि सुंदर दिसतो बर आता पाऊस पूर्ण थांबलाय असं वाटत.
हम्म हो मग जाण्याची पाने किती हिरवी गार दिसतायत. जनु काही त्यांनी नवीन कपडे घातले.
खूप छान कल्पना आहे तुझी. तर माझी आई चहा घेऊन आलीय मी आता चाय पितो.
अ हॅलो.
हॅलो. हा खूप छान कल्पना आहे तुझी, चल माझी चाय घेऊन आलीय मी आता चाय पितो.
हो ध्रुव इथ पण फोन ठेवल्या ठेवल्या लगेज लाईट गेली पूर्ण अंदार झालाय घरात.
अगेन बेकअप कनवर्हर्सेेशन
हम्म.
हो ना असं वाटेन की पाऊस पाण्याच्या आधीची शांत आहे. आभाल पण पूर्ण काल झाले ग बघ. हो काल रात्री तर मला हो काल रात्री तर मला गोदडी घ्यावी लागली. पण बालदाणा हवामान आरोग्यासाठी चांगला नासतो रे.
हो ना या ति सात लगे सदि खोकला होता हवामाने मुले बरे कुछ लोक आजाारी पडता अच
बरोबर अनुज मम्मी आज सांकली मला काढा प्यायला देत होती, गरम पाणी पिणे खूप गरजेचे आहे अशा हवानात.
नक्कीच आणि बाहेरचे खाणे पण टाळले पाई जे ऋतु बदल ताना स्वतःची काळजी घेणे सर्वात महत्त्वाच्या आहे.
हो नेहा चल मी कॉलेजसाठी निघतो होता गरम कपडे बलूनच बाहेर पडेल.
पण कालजी गे बाय. थॅंक यू फोन केलिया बदल.
ओके थँक यू.